हा बोला ताई.
येतोय ना आवाज.
हो हो येतोय आपली छान रेंज आहे. हा
कधी कधी पण तरी विचारलेलं बर. घरीन कि हे वातावरण असं विचित्र आहे तर..... मध्येच रेंज जाते फोन कट होतो.
हो ना नाही तेच सकाळपासून तच होतय तरी आपले छान होतयत.
हा तुमची मुलं गेली का शाळेत.
हो हो मुलं गेलेत ना शाळेत आता येतील ना थोड्या वेळ.
तेच मुलं शाळेत असतात तेव्हा, बरे असतात घरी आल्यावर त्यांना टी व्ही तरी बघायच असतो. तो फोन तरी बघायचा असतो.
हो ना आल्यावर त्यांना असं होतं. कधी आधी मोबाईल बघेल नाही तर टी व्हीवर त्यांच आवडतं कार्टून किंवा काय सिरियल असेल तर ते कधी बघर अस होत तोपर्यंत त्यांनी कंट्रोल केलेलं असत.
होना की म्हणजे त्यांच लक्षच त्याच्यात असत हो. म्हणजे काही काही वेळ तर, मला असं जाणवत की जेवण वगैरे पण ते असं थोडीच भूक लागली नाही मला भूकच नाही असं करतात. का तर स्क्रीन समोर बसता बसता येईल आणि मग ते बंद केलं आपण त्या वेळ तोडली क नाही आता झा मग नर सुर कर म भूक लाली. म भूक लागली म्हणजे ते इतकं डोकं लावतात.
नाही त्यांना ते म्हणजे त्याच्यात भानच असं राहत नाही की आपल्याला आता बुक लागलीय जेवायचंय काही करायचंय किंवा आपल्याला काही अभ्यास आहे हा सुद्धा आठवत. नाय जावेळेस आपण म त्यांना म्हणु कि आता बंद कर आणि मग त्यांना एक आठवायला लागतं की आ हो अरे आपल्याला हे दिलं होतं मॅमनी ते दिलं होतं.
पण ते पण पण ते पण ते चिडचिड करत करत. असं नाही की हा ठीक आहे आता मी थोडा वेळ कार्टून बघितले. आणि आता मी नाहीईक नाही का मी बंद करेल आणि आ. तो करतो अभ्यास अस आनंदाने वगैरे नाही करत आहे घरातल्यानवरच चिरचिड करतात कि तुम्ही ब करायलावताय आत्ता तर बघत होतो आत्ता तर मला कळलेलं कोणतं चॅनल बघायच. ते वगरे अस सुरू करतात.
त्यांना कळूस तर एक तच झालेला असतो. पण तरी त्यांच असं समाधान होत नाही तोपर्यंत तरी ते सर्च च करत असत.
हो तेच आणि त्यांच्यात त्या मनावर आणि मेंदूवर किती परिणाम होतो आता त्याच्याविषयी एवढे लेख येत आहेत. एवढी माहिती येतीय वे. ह्या पद्धतीने कि त्यांच्या अ बाल मनावर कस त्या सगळ्या त्याचा परिणाम होतोय लहान वयातच मुली स्वतःला नाही का असं प्रिन्स. से से आणि माझी स्किन खूप. छान असली पाहिजे माझे केस असे लांब असले पाहिजे. वगैरे आणि ते कोरियन च जे आहे ना. कोरीयन्स सिनेमे आणि हे ते त्यामुळे तर बापरे. माझे केस पर्पल कलरचे मी रंगवणारे मी कधी रंगवू शकते आई. वगैरे सुरू असत ग प्रश्नच पडतो की ह्यांना कस समजवायचं.
म्हणजे त्यांच्या म्हणजे एजच्या मानाने त्यांना जी माहिती नको असते ती सुद्धा आज काल त्यांना सहज उपलब्ध होते किंवा मग कुठून कळलं कि ते लगेच सर्च करतात. कि आता ते ए आय जी पी टी चॅट जी पी टी त्याच्यावर सहज टाकतात कि लगेच सर्च करा.
हो अ म्हणजे माझी लेखीला ते स्वतःला वापरायचं नाही कळत ए आय. पण मी ते वापरून माझ्याकडन मी काय शोधू तू हे शोध ना ग ए ए आय ला विचार ना ग तू ते शोध ना ग असं करते आणि मी जरी तिला काही बघू नाहीं दिल हे नाही. पण शाळेत मध्ये आपला कंट्रोल नाही ना. बा बाकीच्या मुलांवर, ते काय बघतील? तर ते एकदम सगळे म भेट म्हल्या तेच काहीतरी त्यांच प्लॅनिंग असतो. की मी ह्या कार्टून मधलं मी हे होणार मी ते होणार
नाही. त्यांना बाहेरून पण बरीच आपण जरी किती त्यांना कंट्रोलमध्ये ठेवलं ना बाहेरून त्यांना बरीच माहिती कळते. आणि मग त्यां ते मुलं ह्यांना चिडवतायत जे करत नाहीत, किंवा बघत नाहीत मोबाईल. कि अरे तू बघत तुला म एक माहित नाही त्याच्यातलं. आणि म ह्यांना इतकं वाईट वाटतं त्यांना वाटतं जसं काय आपल्याला काहीच येत नाही. कि त्यांना सांगावं लागत, की ते नाही आ चुकलं तरी तुमच काय आयुष्यातल अडणार नाहीए, किंवा तुम्हाला फार कमी नाही धरणार आहे. जे महत्वाच आहे ते तुम्हाला यायला पाहिजे.
ते मी तर ते मी तर सरळ म्हणते, ते नाही बघितले जर तर जेवण नाही मिळालं असं नाहीये. घरात जेवण आहे. त्यानी पोट नाही भरत पण तरी ते खूप आणि ते सोडा पण मानसिक आरोग्य त्यांच कि अ काय मि क जो काय त्यांच हे होतय, लहानपणीच ते मोठ्यांसारखे हे करतायत. किंवा त्यांचे जे काय स्वतःच्याच आयुष्याविषयी जी काही स्वप्न बघितली आहेत, त्यांनी आत्ताच बघून ठेवतात. काय खूप आती खोलात सपनं बघतात नाही का, की मग असं होईल, मग तस होईल. एकदम स्वप्नाच्या जगात जातात. आणि बालस म्हणजे नाही का लहान मुलांच्या मनावर काम करणारे जे आहेत ते लोक सांगतात की त्यांना बघू नका धी होत त्यांच्या भावनांवर परिणाम होतो. मधीच दुःखी एखाद मांजराच काहीतरी वाईट दाखवलं तर ते बघून दुःखी, मग दुसऱ्या क्षणाला काहीतरी कॉमेडी आलं तर ते न आनंद म्हणजे मेंदूला कळतच नाही की मी आता दुःखी राहायचे की आनंदी राहायचे.
हो ना. बरोबर आहे. कन्फ्युज होऊन जातं ना आपल्याला सुद्धा एवढ्या गोष्टी ऍट अ टाइम दिल्याय की आपण नाही तसंच होणार. मग तस थोडासा टाईम पाहिजे ना प्रत्येक गोष्टीला.
त्यांच्या मेंदूवर आणि त्यांचा काही इतका कंट्रोल नसतो. ते सगळ्या भावनेवर त्यांच सगळं चालू असत ना.
हो. ना.
त्यांना तर किती लोक म्हणतात, की झोप आणि झोपेवर किती परिणाम होत
हो ना. नाही खरं बाहेरच्या देशा मधे लहान मुलांना, हे जे सोश मडिया वापरायला बंदी बऱ्याच देशांनी घातलेली. तस आपल्याही इथं करायला पाहिजे.
आपल्या इथे अठरा वर्षापासून बंदीए, पण काय आता पाचवीतल्या मुलांचे पण इंस्टाग्राम यता. आता हे काय ओपन सिक्रेट झालं ते आई वडिलांच्या फोन येत. आयफोन येत. पाचवीच्या मुलांकड, चौथीच्या मुलांकडं आई वडील कौतुकाने घेऊन देतात. किंवा आजकाल एकदम लहान मुविषय ना आजच्या आजोबांना पण खूप कौतुक वाटत की ह्यांना कसा फोन वा करताय तो आणि आपण मला कसं नाही बाबा, अरे ते जगलेत ते मोठेच होत आहेत. या बरोबर ते पिझ्झा खाऊनच मोठे होताय. आपण नाही ते खाल्लेल्या त्यामुळे आपल्याला असं वाटतय की, अरे नाही पण ह्याज त्यां च लॉंग टर्म आयुष्य वर परिणाम होणारे न मेंदू झोप कमी होती मुलांची, त्यामुळे त्यां चिडचिड पण वाढतय किंवा त्यांच्या भावनिक इशू होत आहेत त्या हट्टी होत आहेत रडताय. आता काही काय मुलांचे ते. किती एक्टम किस्से पेपर मधे फोन नाही दिला म्हनुनू आईवर हल्ला केला एका मुलाने
हो ना नाही पण म्हणजे मुल. हो ना नाही पण मुलां म्हणजे थोड मोबाईल पास्नं म्हणजे येवडा लहां वयात घेऊ. देण ही चूकच हे ना.
हो तीच ती तर चूक आहे पण त्यांना ते बघू पण देणं की नाही. आजकाल आया की किर कीर नको म्हण करू म्हणून सहज फोन देतात. किंवा फोन देताना आपल्या इ तर म्हणतात कि आपल्या तर पूर्वी असं होत की घरातली जेवढी माणसं आहेत ते निदान एक जेवण तरी एकत्र बसून करतील. आता सगळेजण. टी व्ही कडे बघत करतात तर मग त्यांच काही इमोशनल कनेक्ट पण नाही राहत घरात.
हो ना. म्हणजे असं सगळेजण पहिले भेटल्यावर एका ठिकाणी बसून गप्पा मारायचे बोलायचे. आता कुणी बघतच नाही सगळेजण मोबाईल म बोलतात लांब कुठ तो माणूस बसलेला असतो दुसऱ्या गावाला आणि त्याच्याशीना बोलायचं असतं. पण समोर जीवन तर धडधडीत माणूस बसलाय. त्याच्याशी बोलाया नाही जमत म्हनंजे बोलताच येत. नाही‌, त्यांना विषयच नसतो त्यांच्याकडे, काय बोलू त्यांनी ह्या माणसाशी असं होतंय. आणि तो लांबवरचा माणूस अनोळखी त्यांच्याशी त्यांना बोलायला सुच्-
नाही आणि एकटेपणा येतो ना मग ह्यामुळे.
हम्म मग काय, तेच ना मग तुम्हाला उद्या प्रेशर आलं त् म् कोणाशी बोलू? कोणीच नसतं अस माणूस आणि तो पलीकडं मोबाईलवर- त्या माणसाशी काहीच बोलणार ना तुम्ही-
आणि बोलून त्याच्यावर तुम्ही जेव्हा आनंदी असता तेव्हाच असं ऑनलाईन किंवा हे ते बोलून, अनोन म्हणजे ओळ- खीचे नसलेल्या व्यक्तींशी बोलून तुम्हाला बरं वाटतं म्हणजे दुःखाच असता किंवा काहीतरी दानामधे असत तेव्हा तुम्ही त्यांच्याशी बोलून- उपयोग नाही होत. आणि आप्- पल्या इथं तर ह्या मानसिक ताण आणि हे ते खूप लांबची गोष्ट राहिली आपल्या इथं बोलूच न्- सरळ म्हणतात लहान मुलांना कसलंय आलय टेन्शन लहा्- मुलांना, पण त्यांना पण खूप असतं म्हणजे जेव्हा, त्यांची झोप्- न होत‌‌, म्हणजे वजन- म्हणा किंवा चिडचिडेपण, हट्ट हट्टी होणं, जेवण न करणं, ते कितीतरी ते फॅन्सी फूड दाखवले जातात, जे आपल्या चवीचे पण नसतात. पण, तरी त्यांना ते खायचे असतात. म्हणजे ते कोरियन फूड बाप रे, त्या कोरियन ह्याच्यामुळे तर पोरी वेड्या झाल्यात. मुलं आणि मुली पण, त्यांना ते फूड खायचंय. माझी लेक तर आत्ताच म्हणते की, मी साऊथ कोरियामध्ये जाणार आहे. मला मोठं होऊन्- पोस्टर बनायचे एवढं नाही का ते हे
हो ना.
आम्ही घरात पुस्तकं आणली आहेत आम्ही तरी त्यातन च जी काय माहिती तिला मिळती ती अवघडे म्हणजे ती भावनिक होते तर डॉक्टर तिला अ कशा वर्ण भावनिक होते तर ऑनलाईन ते मांजराला त्रास देणार ते व्हिडिओ बघत होती तेच तिला सारख त होत त्यामुळे मग भीतीने आपण म्हणतो ना पोटात गोळा येण तर तिला तो त्रास व्हायला लागला म्हणजे तिला इतकं वाईट वाटायचं की तिला मळ मळ मळा लागलं होत हे ते मग आम्हाला कळ की हे ती व्हिडओ बघते काही मांजरांना त्रास देतात आणि ते खोट्य स्टोरी नाही का तयार करत जी उस बिल्ली को उस की मालकीने घरसे निकाला फिर वो रस करतात ना आणि याना ते कळत नाही खरं काय आणि खोट काय.
हम.
त्यामुळे तिचं पोट बीट दुखायला लागलेलं कि एवढं कसं मांजरा शी वाईट वागू शकत कोण
हो ना तेच मग आधी कस बघ टीवी वर दाखवायचे की ब्लर झाल. दाखवायचे की तुम्ही हे बघू नाही शकणार तुम्हला त्रास होईल तस आता ब्लर काही नाही सगळं ओपनच आहे त्यामुळे मग असं बघितल्यानी त्रास होतो.
आणि त्यांना सेक्शुअल कंटेंट लैंगिक कंटेंट पण विनाकारणच एवढा येतोय मुळात आपल्याकडे मोठ्या अक्कल नाहीये की आपण आपण काय मीडिया वापरतो आणि कसा वापरतोय ते लोक मोठे लोक काय पण बनवत राहतात त्यांच्या ह्याच्यासाठी
चालेल त इ छान वाटलं बोलून धन्यवाद.
चालेल अ हो हो आपण बोलू परत या्याच विषयावर कधीतरी अजून नि म्हनतो.
हो चालेल ओके बाय.